हॅलो!
हॅलो! हॅलो!
हॅलो! येतोय का आवाज?
हॅलो! येतोय का आवाज?
हॅलो!
हॅलो!
हां येतोय येतोय.
येतोय का? आवरलं का काम? हॅलो!
हॅलो! आवाज नाही येतेय तुझा.
हॅलो! तुमचा आवाज च येत नाही.
हां आत्ता येतो
हॅलो!
तय काय? आवरलं आताच चालू आहे अजून. हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हां बोला!
आवाज का नाही येतेय?
काय माहित तुमचं आवाजच येत नव्हता आता यायला लागला.
आत्ता येतोय का?
हां आता
आता मी बाहेर आले.
हां रेज नव्हती का ना मग?
काय माहिती मधी होते ना मग रेंज नसलं.
हां रेंज नसलं आवज
आवरलं इतक्यात आता ब्रह्मा येईल शाळेतून, ब्रह्मा येईल आ ता शाळेतून हां. काय म्हणते बाकी? आवनी शाळेत गेली का नाही?
नाही आज नाही पाठवल. पाऊस लई चालू होता. मग नाही पाठवल.
हा हा आम्हाला आज सुट्टी दिली. पुलाव पाणीय ना.
बरंयन काय म.
अन पाऊसय सारखा चालूय. जाणारय काय मोठी गाडी चालूू नाही हीना.
हा ह.
य जायलाय पण
हा ना, कालपसून उघडाच नाही असं, सारखं चालूचे.
हा काल तरी थोडंस उघडंयचा. आज म्हणजे कंटिन्यू चालूय.
हा. जेवण झाले?
बरय त्याचीही गरजे.
हा म.
अ, फरांळाचा आज गुरुवार झालं ना.
हा का? तुम्ही गुरवार धरित्या का?
हा मी गुरुवार धरिते ना.
हा ह. तुम्ही धरत्या का फक्त एकट्या?
हा माझे सोड. पहिले मम्मींचे राहायचे. हा आता नाही धरती त्या. पायलका ते वार कीतीये. त्या तीडला पैपच पडला खाली.
हा का?
हा सुप्रिया आण नंतला होता. पैपच पडला.
वारच लई आज.
वारच लय म्हणजे इकड काही पडलंय कुड तरी अजून वाजलं पाय.
हा.
हम्म.
नाही नाही नाही.
इला काय झालं?
ते आमच्या पत्राव काहीतरी पडलन त्यांनी घाबरली ती.
त्या आवाजाला घाबरली का? आता कायतरी पडलं त.
हा काहीतरी झाकण का काहीतरी उडाला असंल टाकीबीकीच ते पडलं. ति पिवढी बाहेर आली पाहिला. ती लगेच घाबरली म.
हा हा. लही ना वारण लय ना हे.
वारच लईये.
हा.
चालेल.
लय रडू राहिली. लई ना रडू राहिली ती.
हा. ती आव लई घाबरती. अस काही जोरात आवाज झाला, आपण जरी जोरात बोलंत ती बिस्कुून उठती.
हम्म. वचक देवारा काढून टाक म तीचा.
हा
तुझ्या बसवा
फोन नाही पाहती ना त्या.
मंग पाहती ना, आज ना नेट बंद करून दिलं होत तिच्याक मंग दोन-तीन वेळेस घेतल अन म नंतर नाही घेतल.
हा हा नाही नेट बंद करून द्यायचं, ब्रह्म तर नेट चालू करून पाहतो आपण बंद करून जरी दिल ना
अ
तरी नेट चालू करून आणि युट्यूब पाहतो.
ह, नाही हीला नेट वगैरे नाही चालू करता येत आजून
लहान आहे अजून.
हा लहान आहे, मोठीला बरोबर येत चालू करता लहा हिला नाही.
हा म ती लहान आहे म्हणून ती ही बरोबर शिकल.
हा ती हळूहळू शिकल, ती ना अ पिऊ असली का मग थोडीशी खेळायला रमती नाही तर मंग ती जर नसली का मग सारखी फोन पाहत राहती.
हा हा, नाही यालाय ना टॅक्टर आणि ते असलं का मंग नाही काही नाही तर, सारखा फोन सारखा फोन मागतो मंग. त्याच्यामुळं खे टॅक्टर अन ते कांचन नी ठेवून दिलं होत म्हणून म्हंटल नको जाऊदे खेळायला तेवढंच फोन नयी घेत हातात.
हा
एक तर माझ्या फोनचा आहे ना डिस्प्ले गेलाय आता.
हा का.
हा, पूर्ण काळा पट्टे पट्टे आले अशात, हं
की तो पडला बीडला असेल ना एकाद वेळस.
पाणी गेलं होतं त्याच्यात थोडं
हा का.
हम्म
त्याच्यामुळं
त्याच्यामुळच ते आले असतील.
हम्म
हम्म बाकीचं काम आवरलं मग सगळं?
हा घरातल आवरल सगळ, जरा आराम करू म्हणलं परत तीनला पोरं आले का, आता ब्राम्हा आला का लगेच सुरूच होईल.
हा
ब्रम्हा एक ला येतो, पुरी तीनला साडेतीन ला येत्या.
हा
मंग चालूच
तीडून पुढं मग पुरींच आवरस्तोवर करस्तो, लगेच स्वयंपाकाचा टायम होतो.
माझे चालतच नाही अजून हा ती म्हणते टास्क माझे पुढचे झाले दोन. तर म्हंटलं माझ चाललीच नाही असं
हा हा.
हा. पाहूना आता काय
काय चाललय टोपीसवाच. हम्म हा थांब ना थांब ना.
काय माहिती
हा हॅलो.
तुमच्या आत्या कधी येणार आहेत?
काय माहिती आहो आता काल दादा म्हणत होते आज बसतील म्हण तिकडे जास्त पाऊस आहे ना मग असा खाली होऊ राहिली तस मग म्हणा आज बसतील म काय माहिती हां नेकच दर्शन व्हायले ना हा दर्शन व्हाले ना. मग काय करता काय माहिती फोन नाही केला आज मी.
हम्म हम्म निघून येतील मग.
हां निघून येतील, पाऊसच लय चालूय तवा तर.
पावसाने इथले हाल होता ग तिकड
मग
चालेल.
नाय जात एवढी प्रॉब्लिक राहती
मंग काय किती लोक आहे.
हम्म.
ती लंडन ची दिंडी गेली का नाय काल.
काय माहिती?
म्हणे लंडनची दिंडी येली
हां माग बातम्यांना बी दाखवायचं ना.
हां मी काय बातम्या बितम्याची नाही मी फक्त तोंडाने ऐकूनच
नाही नाही बातम्यांमध्ये पाहिली बातम्यांमध्ये दाखवायचे ते.
आमच्याकडे टीव्हीच नाही त्याच्यामुळे बातम्या पाहतील नाय.
हा हा नाही आमच्या सकाळ संध्याकाळ चालू राहत बातम्या.
आमच्या टीव्ही ला रिचार्ज मारला का मग आमच्या पोरी सारख्या टीव्ही पुढे बसतत्या.
हां ना, लहान पोरांचं तेच राहते.
त्याच्यामुळे मग रिचार्जच मारायचा नाही, मारूनच नाही देईल मी मागच्या वर्षीपासून रिचार्ज मारून नाही दिला त्याच्यामुळे.
हा आणि मग अभ्यासाई करते ते
अभ्यास नाही करते मग शाळेतून आल्या का लगेच जेवायलाच ताट टीव्ही
हां डायरेक्ट टीव्ही पुढे बसायचं.
हां त्याच्यामुळे मग आहे ना हा हा टीव्ही तरी रिचार्ज मारलं का मग पुरी दिवस याय ते म्हणलं
हा.
नाही तर डायरेक्ट एक वर्षाचा मारून ठेवला होता टी व्ही नवीन घेतल्यावर आहे ना. त्यांनी पण डायरेक्ट वर्षाच वर्षाचा मारल होता मग तो वर्षाचा सं वाट पाहिली ना आता डायरेक्ट बंदच,
हा ना
हा पोरी काय करायच्या टीव्ही पुढं बसायच्या गाडीचा आवाज आला आशा पटकन वर पळून जायचं.
हा
आले बाबा शिकवडे आ
हा मय मामा आले पटक्यान पहायचं
हा हा
नंतर तरघे ना ती आथर घेतली ना आथरचा काय आवाज येत नाही. मग एकदा जान धरलेता ते पाहताय नाही
हम्म
तशा थोड कान पटायचं
इ
हम्म सारख्या टी बसेल राहायचा.
हा नाही आता काय प्रत्येकाच्या फोन राहत हो त्याच्या मग, काय गरज आहे पडत नाही.
मोबाईल मध्ये सगळ्यात मोबाईल पाठत त म टीव्हीत काय कोणालाे. नाही फक्त आजी बाबाला लागत ती पण ते आता काहीच म्हणते नाही.
हा ना त्यांना गेली सोय पडून आता.
हा भावांच ऑपरेशन झाला ना, भावां साठीच टी व गेली होती नवी पहिली खराब झाले ना.
हा हा
मग बाबाचं ऑपरेशन झालं बापाईसाठीठीच टी व गेली होती.
हा हा बाबांचा कशाच आॅपरेशन केेलं.
बाबा नाही एक पंढरपूरला जायला होते तिकड च कराले.
हा
मग तसे ऍडमिट केले तर चांगले पंधरा एक दिवस ऍडमिट होते दोन वर्ष तुम्हच झालं का. तीनदा ऑपरेशन केलं त्यांचं किडनी स्टोनच
हा का बाई.
हा पंधरा दिवसात तीन टाइम ऑपरेशन केलं तरी तो खडा निघत नव्हता.
हा का असं कसं केव खड होत्याय.
किती मोठं होईल होता बरं तिकड व्यवस्थित पाणी ते पिणं नाही काही नाही.
हा
हो काय तरी मागच्या वर्षी त्यांच्यामुळे गाडीत नेऊन दर्शन करून आणली या वर्षी म्हण मला जायचंच आहे. पाय पाय जायचरी पाय ठेवलच नाही.
हा नाही ना मां त्रासयच्यापेक्षा म्हणून गाडीत गेलं गाडीत आलं ते बरं ना
हा देव काय म्हणत माला सगळं म टपाय
हा. आपल्या जीवाला त्रास होतो ना.
ठेव का? तू कर.
बरं.